हॅलो
हॅलो
हॅलो काय करते मगं
हॅलो हॅलो कुठयेस
आवाज क्लिअर ये, आवाज क्लिअर ये.
चल काय कॉल बी नाय उचलत.
दोस्त कॉल कॉलेजला इकड सिंधुदुर्ग मध्ये.
सिंधुदुर्ग मध्ये.
हो हम्म लय लांब आलोय. अरे मला एक विच पिक्चर बद्दल सांगकी माहिती एखांद कुठला बघाव चांगला. आा
पण आहे सिरज पण आहे चांगलं चांगल
व अ सांग ना तरी एखांदी माहिती.
पिक्चर हा
सांग ना एखांदी कोणती चांगली हे.
मला ये रे पिक्चर मस्त होता, मी बघितला.
बरं काय स्टोरी काय त्यात?
स्टोरी काय त्याची दाखवलाय त्या नंतर लास्ट ला म हर्ट होता अस दा खवलय त्या पिक्चर मध्ये.
त्या एक तो असाच असं इकडे गावात म्हणजे गावात शूटिंग आय. त्या हेच्यात पिक्चर मध्ये. चालतं
बर.
पिक्चर आसा मस्त आय तो. बाथरूम मध्ये दिव्या पाशी तेव्हा तो वाकून बघतो तेव्हा त्याला ते पकडतात बाहेरून गावात. आणि तेव्हा तो भुताचं नाटक करतो. भूता अंगाला आणि घरी पण जातो तेव्हा तो भूताला
बर.
बाहेरनं बघ हे मागवतात
बर.
त्याच्या नंतर तो त्याच्या घरातल्याना
हा.
बोल लकाच्या.
मग तो बोटं दाखवतो तिकडे तुंबाड असतो मग तिकडे नव्हतं असं कि तुंबाडची
तर त्या त्या तिकडे तुंबाडची मंजूळ असते ना त्या मंजुळा
हा.
ते गावातले लोक जातात तिच्या पोरीला घेऊन ये तर ती मंजुळा मेलेली असते. आणि असे ते तिच्या पोरगीचे भव -भरपूर छळ व्हयत असतात. पोरींचे ते मी म छळ तो त्याच्यात अंगात येतं नसल तरी पण ते आल्यासारखं दाखवून तिचे जे ना ते नंतर नंतर ते सोडून टाकतो तो आणि नंतर तिचा तो काका असतो त्या मंजू पोरीचा काका त्याला मग काय शिक्षा देत. तूला लासन असता पार्ट जरा पहिला कॉमेडी बीमेडी चांगलाय. तीन परत चांगलय कसं गुरुजी
हा. हा. हॅलो! हॅलो! हां. हॅलो! हा हा बोल आता आली रिंग. हा हा, बोल आता आली रिंग.
हा. हा.
आ? नाही रे मी तेच बघायसाठीच तुला फोन केलता, चांगला कुठला म्हणून? बर. हां हां.
हॅलो!